काय पातील्याला बुड लावलं. हा ना कुरडया आहे उद्या. लवकर उठणे सकाळी.
बरं बरं किती किलोच्या आहे तम?
नऊ किलोच्या.
बाबो हाटलं जाईन का?
म आपुन नाही हाटलं का घाट नाही आज. हम्म.
हम्म बरं बरं उद्या मंग लवकर झोपून हाट नाही भेटी.
हा ना मग कुरडया करून घेऊ उद्या.
बरं आणि गहूं किती टाकले ते दहा किलो?
मी नवच किलो टाकले ते ना आठ किलो टाकले ते आदी. मग परत न नेऊन टाकलं का?
हाव का बरं झालं मग.
मग सोऱ्याला गंज हिंडलो बा सोऱ्या देईना आणि श्रीकांत्याचा आणला.
हाव का.
हम्म.
बरं झाले ते.
मंग काय आणला पुढं कारा खाऊन मंग सारला त्याच्या गच्चीवर करू काय?
सदली घेतेस मोकळी साकळी.
तारा ते गच्चीवर घेऊ मग?
हा तसं कर मग स्वातीच्या गच्चीवर लय वाटते काय जायचं.
स्वातीची गच्ची लय वर आहे बाई. पण मग झाडेल जुडेल नस चन तिनं वर झाडून जुडून ठेवलता आपल्या गच्चीवर इकडं.
सुनिची गच्ची झाडीन ना.
पण मग सिमेंटाची खकाना खुकांना
हा पुढं हायन ना. .
काही नाही मंग म्हणलं करू उद्या लवकर उठू सकाळी. बरं त्यात हम्म जेवण झालं? काय भाजी खाल्ली?
आणि का आज आम्ही आंबी चटणी केलती. आंब्याची हम्म .
केलती आज कोणाची गव्हाचा कोंडा.
हाव काय.
हा.
बर झालं मग. किती वेळ बसशील?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
हॅलो!
काय नाही, आता भुण ते लावून ठेवलं, सकाळी उठ नाही लवकर धाकच पडेल ना कुरडायचंय.
सकाळी लवकर आवरून देऊ.
मला.
स्वारस कसा आहे काय माहीत? मग काय, हा
ते सुनीता त्याच्या ते ऐकूच आलं राजबाबाच्या शिव्या.
हव ना. गेल ते आता.
हम्म!
मग काय, जेवण झालं.
जेवले. पहिल्यांदा जेवले कसं झालं सगळे जेवली. हा जेवणाची. बरं झालं ना ते गहू दळाच ते मला
बरं झालं मग आता ग गह असं वडल्या चिल्ल्याचं कुठां असं गोरच होतं ग लई.
पिळाचण गाळाचण लई टायम लागेल ना त्याला.
हा, तस मग.
मग, त्याच्यामुळे लई अस हे झाल माणूस
हम्!
सॉरी, काल नाही तुम्हांला कॉल.
सॉरी, कालच करायचा होता मग तुझं लावलंय एकदा.
हाव का. दारातच बसले.
हा, तीन मिनिटं झाले. दहा मिनिट बोल बोलायला लागत ते.
हा, दहा मिनिटं किती मिनिटं झाले.
तीन.
आताशे.
हा!
बये ना आता मग!
काट उद्या, उद्या आमच्या इकडे स्वाती येणार मग आपण काठकुड ना.
हा आता बस होईना एवढा किती लागला त्यो.
नाही, नाही पुरायचं बा दोघीच करायचं असलं त मग आता तू कसं याचं आणलं. मुखणा छान. हा उ आज कमली पडत सांगू इकड तिकडडे त इकड.
खुडा मी नाही येणार उद्या माळ्यात आता उद्या कुरुड्याचा राडा लई.
लई दामशील ना तु!
बाई माला माळ्यात जायचं होत तशीच झोपले मग उठले ना माल माळ्या सुद्धा जा वाट ना मी गेले. मी त्यांला म्हगलं आ ना बहि पे कारी काडाच, गाडीवर.
तेच म्हणते मग तु जोश्याकड निघालेय. ता गाडीत माणसं मागून जायच ते निघाले असतील.
हा त्याच्यामुळे मग मी गेलेच नि मागून.
हा.
ते करून घ्या ना उद्या पटकन पुढं पाऊस सांगेला म्हत्या ना.
परवादिवशी पासून आभाळ येणारे आमच्यात नाही धाकत झाली का आता उद्या मी कधी धळू. उद्या सुट्टी माझी उद्या कापचा जेवढा गहू ते किती काही चिरकले आजच धड मिटिंग ना झाली नि धड म घेतण्या ऊणार पण ते फीरायला टाइम लागल ना.
बाई फिरायला लय टाइम लागतो..
तेच ना मग.
म मी आधी साडी बांधली खाली वरून रुमाल बांधला म लागलं. रुमाला नाव गाळ नाही ते चिकस बसू राहिला त्या खाली आणि मग उगच रुमाल काढून टाक रुमाल काढून टाकलं. हा साडी ना चाळणी गळलं मग चाळणी सोजी चाळणी होती.
हा सुजितच आणि चाळणी आणि साडी व ना मग.
हा त्यांन गळलं मग आर उललार लावली चाळणी.
बरं झालं मग.
ती होती म्हणून जशी तिला जीवावरर येत होत मागून मागून तीनदा पिळालं पाण्यामध्येचं ढवळ दिसतच मग तीन वेळेस.
बरं झालं ते फेसळल्याने जास्त ढवळू वाटत होत.
पाणी काढून टाकु काय मग चिकातला आता.
ग आल्ला दो काढून टाकात सग उ सगं किती पंधरा इ काढाला मग.
हा मंग थोडं काढीती.
काय माहिती आता किती चीक पडतो कितीक नाही ची हा कितीक पडतो आता कितीक नाही काय माहिती आता.
हम्म.
ते नाही म्हण काय आता.
अ अला अला कडलच पाण तेच.
हा ना अला घाल. हाव ना. बाई आता काय कराव आ. हॅलो. हा ना ध्यान लईच तमाशा हाय घरातच आले मी. घरातच आलेन मी.
दरवाजा
घरातच हाय हा दार लोटली.
का बि दुकानी करताय घे घाण.
हा ना तेरस मी तर म्हणतो त्याच लायकीची आहे ती.
हा ना पण ते किती टेन्शन आहे सरला ताईला.
हा हा ना लग्न आलं आता जवळ.
हम्म इतकं भारी जण घरात पाय की किती भारी मस्त कार्यक्रम आहे.
हा ना त्याच ना म. असं अवघड झालं त्यांचं आता मग हा खाती ते आता एकद्या बसते. हा ना ती बोर होऊ राहिली. ती मला म्हणत पहिल्यांदा कॉल केलता तर मला म्हणे मला. म्हणलं तुला का दे आठवण यायची आमची म्हणे कौन नाही यायची येई न म्हणे सुनीता ताई. मला आता मम्मीचीच काळजी म्हणे मम्मीला किती टेन्शन रे.
हाउ ग.
मम्मीला काय करतू थोड्या दिवसात तिकडे घेऊन जाय म्हणलं मम्मीला येना राहून दे इथच. आता नाही नेता येणार नवीन नवीन पण थोड्या दिवसांनी नेता येईन ना. हा... म्हणत होती मम्मीच मम्मीला टेन्शन मम्मीला आयुष्यभर टेन्शन आहे म्हणे.
रातते खऊ ना ग खर बुजएक. एक खापकाय पाच खापका खायला तो म्ह हो ग पण नवीन नवीन सासू काही म्हणली पाहिजे ना.
नवीन काय ला येईल आली ती आता.
हम...
आ...
वर्ष बर.
हा वर्षभर न याची नंतर नेईल ना थोडं जुन झालं एक दोन वर्ष झालं. त्या तरी टाळकं सरलं ते नवीननवीन.
हा हा...
त्यांचं वटच्या तस लटकत बाई. ह अवघड हे. काय मग काय आता जेवण बिऑन झालं मग सगळं. भांडे भांडे एकुंडे झाले का म्हणलघासून. मी करून ठेवला आता मी कार्ड वर नेऊन ठेवेल यो कार्ड वर नेऊन ठेवते.
स्वतिक स्वतशले स्वतिका असूल पांडे
होाव का असं असल्यावर झोपननाही येत मला किती मानलं तर धाकधूस राहतीच. काल स्वा तीच्या कुरडाय करायच्या आता मी उठले होते पण मगतेव्हा उठेल नव्हत कोणी गल्लीत. मग परत झोपले जर्शीक. उठच सकाळी जर्शीक लवकर उठून लवकर करून घेऊ नंतरले जीवावर येत.
करुणा करुना सका ळी लकरच होले दिवस
स्वऱ्या धुऊन ठेवते मी आता घासून जर शिक तो.
हा...
वाट्यावर पाणी तरी हे होईन तो असं करेल त्या आणि कुरडया आहे पण थोडास गांजल्या व्हायल तो.
त्यांचे चार, पाच हप्ते होईल ले,
हा व्हयल ये.
ते लग्नाच्या दिवशी कुरडया होत्या ना त्यांच्या.
हा त्या म्हने आमच्या झाल्या म्हने. आण रत्ताई लागतो मग तू करून घे उद्या आण आणून दे म्हण आण रत्ताई नेणारे म्हणे मग.
कधीच्या छानलं त्याच्या पण.
अनुराधा ता ई च्या परवा त्यांना भी करायच्या पण त्यांनाच. काय.?
काय झालं त्यांना आज जेवण केलं त्यांस.
दळून नेलपण सोऱ्या नाही भे टला त्यानला कमल ताईचाघेयाचा त्यांना रातना बाई गेली घेऊन मग सोऱ्या.. नाही मग त्या म्हणल्या परवा घालू.
मग आज बरं झालं हॅलो लवकर करायला लागतो.
लवकर काय जाणलं मी आपण मग त्यांना स घालास त्यांलं क अस ना अडचण बिडचण तर
हा
मग त्यो म्हणे आणू राहतोय लागू तो फोन केला अस न तेन त्यो मग गेलो आम्ही. तर लगे काकाची त्या कबईन त्या त्या अर्ध्या रातची कुठं मेल कुठं अर्धी रात झाली आता शि नऊ वाजले म्हणतो.
पाय बर कशी बोलत्याली ती त्यासन असं नाही बोलाय पाहिजे आणि किन पाहिजे पोरी सकाळी तयारी केली घेऊन जा
त्या काकांची बायको म्हणली विमलबाई
हाव ना विमलबई
मला आज कसं तरी झालं म्हण कुठ चाललं अर्ध्या रातची मी म्हटलं कायची अर्धी रात झाली नऊ वाजले म्हटलं आत्ताशी. सरला तीन बी गेलते
हाव का आम्ही तिकड गेलतो
चिडून आल्यावर तू चिडून आल्यावर गेला असत त आजूक टाइम झाला असता. त्या झोपल्यात गया तही झोपल्यात लगी
हाव का
मग तर जेवत त्यांची पण मंग म बर झाल लवकर आलो भेटला तेवढ तरी बर झालं मला काय वाट ल म्हणलं त्या स्वाऱ्या रत्नाबाई नेला असता म्हणल त्यांचा कमल न्याला म्हटलं तुम्ही इकडून साड्या पार्ले बिस्कुट हाय काय कण
हा त्यांच टिपण कुठं आहे दीड लाखाच अन् त्यांचं
हा त्याच्यामुळेच नाही याला काण ब मग ति ना कमल कमल ताईचा नेला म
हू
बरं झालं आणला भेटला मा मन नव्हतं उद्या कुरड्या कराचं तो साऱ्या चांगला हाय पण मग ते लई हे हाय ना असं
बरं ठेवू का मग सुनीता
हा हा झाले दहा मिनट
हाव हाव
हा